हॅलो
जेवला काय?
हो जेवन झालं की, तुमचं झालं?
होय झालंय आवरलं, आता कॉल करत बसलोय सगळ्यांना.
होय हा ह हम हम चालतय, पाऊस आहे काय?
पाऊस नाही.
हम्म हम्म हम्म् नाही नाही इकडं पण नाही आता आज पाऊस.
हां मी कोल्हापुरला आलेला सांगितल नव्हतो होय.
हम्म मला नव्हतं माहिती.
न
नव्हतं माहिती मला मघाशी सांगितलंवर मग मला पटलं. हम्म हा हा हा चाल.
सकाळी आलो ते तिथं थांबलो. पर जगताप सर यांनी मी एक ठिकाणी गेलो तिकन जाऊन आलो. मग दीड वाजला तिथंच, चार्जिंग वगैरे परत लावलं. मग परत चार्जिंग लावल्यानंतर.
हा
दोन वाजले बाहेर पडायला मग दोन तास लागले इथे चार वाजले यायला. मग चार वाजता आल्यानंतर. तर मग इथ आल्यावर जेवलो तर हि. अ रागवाय लागली म्हणली, मावशीकडे जायचं नाही का जेवायला. रियासत मी म्हटलं लवकर येणार, नाही लवकर यायचं होत. ना तिथं पण मामीनी पण बनवलं असते की, पण मी सांगितले ना लगेच जाणार आहे म्हणून मी.
हा
काय झालं मी सकाळी आल्यानंतर, लगेच जाणार आहे म्हटलं मग. तासभर मी फक्त थांबणार आहे, झोपतो म्हटलं जातो. मग त्यांनी पण नाही बनवलं. आग पा तास दोन तास झालं मग ते आवरज परंत. ते गेलेत सोडायला शाळेत शाळेत ना आले मग परत ते ज. देवपूजा वगैरे सगळं झालं मग. आम्ही म्हटलं जाऊ या जाऊन येयाच वर तर तिकडे आम्हाला दोन तास लागले.
होय, हम् म्हणत होती मला.. अ मला म्हणत होते तुम्ही करताय का? मी म्हणलं नाही हित तर हाच मला होईना. कुठलं मी तिकडे येतोय.
हा.
हां.
चांगलं आहे पण नाही तुमचंच आहे ते चांगलंच आहे तिथ मग ते हात, ते सोडून पळतेच्या पाठी लागायचा.
नाही मग तेच की मग ती परत नंतर प्र अं हे होतय ना. सगळं बिघडतय ना, म्हणजे इथ बारा महिने, म्हणजे बारा महिने चालू आहे ना इथ. खं- म्हणजे असं खंड नाही आहे.
खंड नाही, हा. एक करू शकतोय तिथं, फक्त सगळं बनवायचं आणि ह्याच्यातन घालून तिथे न्यायचं. तिथं फक्त विकायचं एवढं करू शकतोय. पण तिथं आहे ना सगळं साधना म्हणजे वेज नॉन वेज दोन्ही चालतय ते.
तिकडं, हा तेच कि. होय, हं.
अ तुम्ही जे देतय ना हे ते एकशे वीस रुपयाला देतात थाळी. होय. सात -आठ हजार रुपये बिजनेस करतात ते दिवसाचा.
किती?
सात -आठ हजार करतात.
होय हा. हं हं हं हं.
एक ते चार पर्यंत चालू ठेवतात. परत सात ते रात्री बारापर्यंत चालू ठेवतात.
हं हं हं हं हं, हं हं हं हं हं. तेच की.
कसं इथं अं हे आहे ओ. माझ्याकड कसं नुसतं मुलीच असतात. त्यामुळे मी काय एवढं हे करत नाही. माझं मी एकटं हँडल करतो माझ्याकडे काय भांड्यायला बाई
होय होय, नाही ति तुम तुम्हाला तिथे हे झालंय ना अं म्हणजे हं, सवय झाली तिची सगळ्याची. आणि काय करायचं, कुठं, कधी, काय करायच सगळं माहिती पडलं.
हा. आम्ही दोघं हँडल करतोय ना सगळं. आणि कसं होतंय अ. दुसरं कोण आलं की तेवढं ती रूम छोटा आहेत त्यामुळे ते त्याच्यात फ्री होत नाही. ऍडजस्ट होत नाही त्याच्यात. असं होतय म ते. हं, म बायका कस लावल्याक नाही कि कस पण ओबड- धोबड करायचं, जायचं, सुट्ट्या सारख्या घ्यायच्या. हं मग. हा मग तेच की. हं, मग त्यामुळ मग ते नको वाटतंय मग. हं. रेग्युलर जर असल की नाही म्हणजे आपल्याकडं म्हणजे अशी रेग्युलर बाई पायजे. कि सगळं करून आपल्याला भाज्या नीट करून देणारी, किंवा असं चपाती
हा म्हणजे सगळ्या कामात मदत करला केली पाहिजे असं. तिथं आहेत तशा, म्हणजे तस तिथं चालू होतं दोन लेडीज होत्या तिथं. तेवढं तीन लेडीज होत्या. एक अं म्हणजे बाहेर साफ-सफाई आणि भांड्यासाठी, दोन आतमध्ये कुकिंग साठी होत्या. म्हणजे अं हे करत होत्या, जेवण वगैरे बनवत होत्या. दोघीजणी, त्या दोघेजनी गेल्यानंतर संध्याकाळी परत तिघी जणी येतात. म्हणजे एक भांड, साफ -सफाई परत दोन जणी असतात. अशा सहा बायका आहेत तिथे कामला.
हम्म. बरोबर आहे की म ते त्या ह्याच्या प्रमाणे पाहिजे ना म्हणजे त्यांच्या कामाच्या हेच्या प्रमाण
हो हो पण ते परवडलं पाहिजे ना प्रत्येक जण बाईला नव नव हजार पगार, कमीत कमी तीनशे रुपय तरी घेत असतील ती ऐका टाई
होय आता ती मिलटरी स्कूल हाय ना हीकडं इस्लामपूर मध्ये मिलट्री स्कूल तिथं पण तसच आहे बघा अं लेडीज ना ना दहा हजार रुपये पगार ये काय, एका लेडीजला दहा हजार रुपये पगार, सकाळी जायचं आट ला हा आणि नाश्ता, जेवण, बिवन सगळं त्यांना पण तिथंच असतय सगळं खाऊन पिऊन दहा हजार रुपये पेमेंट आय. आ हा. आणि नंतर म तिथं सगळं त्यांना करू लागायचं, सगळं करायचं, परत दुपारी यायचं परत पाच वाजता जायचं ते संध्याकाळी दहापर्यंत करायचं. आस हाय. तिथं, मिलटरी स्कूल मध्ये, म्हणजे लेडीज ला तस हाय. हम्म लेडीज ला तस हाय हम्म. ते तसं ते काय म्हणजे चांगला बिझनेस आहे सोडा, पण ते हे करता आलं पाहिजे त्याला म्हणजे रुटीन आलं पाहिजे हा असं हाय. आता आम्ही दोघांनी आता आमचं किती दहा वर्ष झाली आमची.
होय.
हम्म. मग दहा वर्ष झाली करून ह. हम्.
आणि तिथं मुलं चांगली आहेत आणि तिथं काय ये काही नाश्ता वगैरे पण चालू शकतोय चहा नाश्ता वगैरे अस येन चालूच होतय सकाळ पासून, आणि आम्ही गेलो की दोन तीन दुकानात थांबलो तर मुलं कायम बाहेर असत्यात तिथं.
हा होय की, हम्म हम्म.
मुलांना बंधन नाही म्हणजे त्याच्या दुटी वाईज येतात ना दुटी वाईज असल तसं बाहेर येतात असं.
हां बरोबर कि होय तिकड हॉस्टेल आहेतच वो. मुलांची वगैरे बरेचशीच मुलं हीकड राहिल्यात ना, हीकड येऊन स्टँडच्या तिथं वगैरे आशी राहिल्यात ना. मेडिकलची मुलं हूं तेच की. त्यामूळ म कसं हे होतय, इकडं पण भरपूर म मेसला इकड हे हाय तिकड स्टँड वरती. हम्म हम्म होय. आहे तिथं ती स्टँडच्या समोर मोठी बिल्डिंग हाय बघा ती बजार होता तिथ वरती
हां हां.
तिथं पण सगळी मुलं मेडिकलची मुलं मुली राहतात तिथं सगळी.
अच्छा म ते इथ जागा वगैरे मिळलं? आहे त तिथं ते म तो बजार आता बंद झालाय काय तोस
बंद झाला बंद झाला हो हो बंद झाला तो. हम् हा तो बंद झाला कि.
हा हा हा.. ते कोणाच्यातरी ओळखीचा होता ना
हो.. ती.. अ ह्यांच्या हम्म.. मॅडमच्या, हा हो.. त्यांच्या मुलग्याचा होता तो बंद झाला.. ते बंदच आहे आता
अच्छा!
ह्.. त्यांनी तिकडं काढलंय.. सातार मध्ये
हा..
हम्म.. ते खूप मोठं आहे... सातारमध्ये आता जे काढले त्यांनी ते
अच्छा!
हा.. ते मोठा आहे.. त्यांनी सगळंच ठेवलंय.. मोठं, म्हणजे ह्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट केलं..
हा हा.. लय मोठे अस डी मार्ट सारखं का?
हा मोठ मोठ... हा मोठ केलं.. हम्म. त्यांनी चांगलं केल आता तिकड... जरा चालत नव्हतं ना त्यामूळ त्यांनी बंद केलं हो ते. हम्म. हा.. ते आणि खाली पायऱ्या उतरून दिसत नव्हतं ना.
दिसत नव्हत होय..
हम्म... त्यामूळ तिथं आता मेन एरियातच झालंय तिकड सातारमध्ये हम्म.. तेच तेच.. त्यांच एक जण आहे ओळखीचे.. त्यांनी सांगितलं तुम्ही पण करा म्हणून त्यांनी केलं ते
हा हा हा.
हम्म. त्यांनी केलं तिथं.. हम्म.. चालते. जेवला? आवरलं?
होय आवरल.
हम्.. आज काय केलं जेवायला?
अ मूग होते.
हा हा हा हा हम्म.
आणि मटकीची आमटी केली ती... भात होता.
होय.
हम्म.. नको म्हटलेलं.. कारण रात्री- परवा सकाळी.. आणि जॉब पण नाही.. काही नाही.. त्यामुळं मला भूकच नव्हती म्हणजे, जास्त काय करत बसू नको... तर भाकरी टाकली तिने.. ठीक आहे.
हम्म हम् हम् हम् हम् हम ह.
हम्म.
चालतंय.. आणि काय? आता म- मग काय करणार आता?
आता काय उद्या जायचं आहे.. एके ठिकाणी
होय काय? हा ह ह ह.. चालतंय चाल
सकाळी जाऊन आलोय.. येता येत तिथनं जाऊन आलो आलोय म्हणून सांगितलं.. ठीक आहे म्हटले... मग बघ- ती नव्हते.. उद्या या म्हणले.. मग उद्या येतो म्हटलं
बर बर.. हम्म.. चालतंय चालत. हम्.. चालतंय मग आ उपस उपवास करणार आहे का आषाढी एकादशीचा?
हो.. उपवास आहे.. शाबू आनून ठेवली की
होय काय हा हम्म. चालतकी खिचडी सकाळी खिचडी संध्याकाळी खिचडी.
नाय ते हिला हे होते ऍसिडिटी चा त्रास. मागच्या वेळेला पण असच काय तरी होत. संकष्टी आणि काय तरी आम्ही खाल्ल.
हम्म.
तर ते तीला त्रास व्हाय लागला.
राहूदे म्हणाव नको करूस.
हम्म, नाय खाऊ दे शाबू वगैरे पण संध्याकाळच तर
भात आमटी करून खाऊन मग श
हम्म, संध्याकाळी कायतरी वेगळ पाहिजे वारीचा भात आणि
हा होय होय हम्म.
तेच की, मी पण तेच आता सकाळी खिचडी संध्याकाळी वरीचा भात आणि आमटी करायची. हम् हम्म, नायतर दोन्ही टाईम वरीचा भात करायचा. त्याला नाय काय होत.
नाय पण आम्हाला शाबु पाहिजे आय ना म्हणून तर
हा होय. तेवढ्यासाठी उपवास करणार आय काय?
उपवास पाहिजे हम्म.
हा चालतंय चालतंय करा कि उपवास करा.
इकडे ए ना अ हे हाय आमच्या इथून पुढे रोडला पुढे
हा.
नांदवळ म्हणून गाव आय.
हा हा हा.
तिथे पांडुरंगांचं पहिलं वास्तव्य होतं. हा आणि तिथून ते उठून तिकडे पंढरपूरला गेलेत.
होय काय? हा.
आठ ते दहा लाख भाविक येतात त्या उद्या एखादशी
बापरे हि तीत पण होय?
खूप गर्दी असती.
होय हा.
बघा याला जमतंय
हा बघूया की. आ तीस असल्या मूळ मुली मुली सगळ्या त्यानं मूळ नाय जमत आता यायचं म्हटलं तर क नाय होत नाय आणि त्यात कसं झालंय थोड्या म्हणल्या आम्ही उपवास करणार आय थोड्या म्हणल्या आम्ही नाय उपवास करणार आम्ही जेवणार. म्हणल्यानंतर डबल डबल सगळं करायला लागतय ना सकाळी पण आणि संध्याकाळी पण.
होय होय.
हा आणि मग म त्यामुळ सगळ अवघड होऊन जा तय मग माझं बाहेर जायचं म्हटलं की हा. हम्म. चालतंय हम्, आणि काय म्हणताय?
ठीक आहे, बघूया आता सरांना कॉल करून बघतो.
बर बर हम्म चालते चालते. हा हा हा चालतय हा हा हा गुड नाईट.